नमस्कांर बरं आंत तुम्हीं कसे आहांत
मलंग पारं आहे
मी तुमच्यां जवळं आंज अं फ हॉबीज म्हणजे छंद यां विषयांवर
चर्चा करुयांत
हां बोलां बरं
छंदांचे महत्त्व किती आहेतं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एखादं नां एखादं छंद असायंला जेव्हां आणि आवडतो छंदामुळे खरंच मोकळ्या वे म्हणजे वेळेचा चांगला उपयोग होतो
हां बरं बरं प्रत्येक माणसांच्या आयुष्यांत शिक्षणं कामं जबांबदाऱ्या आणि दैनंदिन धांव पणं यांना खूंप महत्त्व असते नां
हो खूंप छान म्हणजे हां विषय खरंच प्रत्येक व्यक्तीला एखांदा एखं खरंच छंद आवडतो आणि तसेच छंदामुळे मनं प्रसन्न पणं राहते आणि ताणतणांव कमी होतो आणि प्रत्येकांला छंद असतो नां तरं ते छंदामुळे कोणी कांहीं करूं शकतं म्हणजे पैसे कमवूं शकतं तरं कोणी कायं करूं शकतो तुम्हांला कोणंता छंद आहे
मलां खेळांयच छंद आहे लिहांयचा पणं आहॆ
असं आहे
हो पणं मी असं सगळ्यांबरोबर जीवन आनंदी उत्साही आणि संतुलित ठेवण्यांसाठी पणं छंद असणे तितकंच आवश्यक आहे नां छंद म्हणजे नां आपल्या आवडीने आनंदासाठी आणि मनशांती सांठी केलेली गोष्ट छंदामुळे केवळं वेळे यांच्या आणि संदुपयोग होतं नाहीं नां तरं व्यक्तित्वांचा पणं ही सर्वागीण विकांस होतो
हो तरं कोणांला पुस्तके वाचांयला आवडतांत तरं कोणी मेहंदी डिझाईन शिक पलां आवडतांत शिकायला आवडतांत तरं कोणांला गाणी ऐकायला आवडतांत कोणांला चित्रकला स्वयंपाक म्हणजे खूंप सारे नवीन नवीन छंद आहेतं प्रत्येकांला कोणकोणतां छंद आवडतो
बरोबर ए... प्रत्येकवेळी व्यक्तीचा छंद वेगवेगळा असू शकतो ना? काहीनां पुस्तक वाचयचे आवडते तर... काहींना चित्रकला खूप हे अअशे... स्वयंपाक करायचं... फोटोग्राफीचा हस्तकला योगाच्या... आणि कसं ए... लेख किंवा लेखन किंवा नवी भाषा शिकण्याची पण आवड असते ना त्याच्यात
हो... म्हणजे आपण नवनवीन... भाषा शिकू शकतो आपल्या स्वतःच्या पायावर आपण उभं राहू शकतो... भविष्यासाठी काही ना काही करू शकतो... आपण
जर शिकलो तर आपलं समाज... ए... सामाजिक ... आपल्या जगासाठी विकसित आपण... जीवन कौशल्य आपलं बनू शकतो
हा बरबर... प्रत्येक छंद आपल्याला काही ना काही नवीन शिकवतोच
शिकवतच... हो बरोबर... आणि लहान मुलांना... छो छोट्यापणापासूनच... छ... छंद असायला हवा
हम्म. आणि कसं ए... आजच्या धावपळी तर जीवनात ताणतणाव वाढत चाललाय ना?
हो... म्हणून छंदाकडे कोणी लक्ष पण देत नाही... म्हणजे मोबाईल... म्हणजे... मोबाईल तर हो... आता एवढा महत्त्वाचा झालाय ना तर असं वाटतं की... आता सर्वांच्या मोबाईलच छंद झाला आहे.
हा... आणि कामाचा पण ताण अभ्यासाच्या पण ताण... स्पर्धा आणि जबाबदाऱ्या... यांमुळे पण मन थोकून जाते ना
हो म्हणजे... आपण छंदामुळे आपली... म्हणजे सर्जनशीलता वाढते... आणि नवीन कौशल्य विक सित होतात खूप सारे फायदे म्हणजे छंदाला व्यवसायतही बदलता येतात आपल्यांना... म्हणजे आजकाल अनेक जण चित्रकला अस -स्त कला, फोटोग्राफी, संगीत, स्वयंपाक यामधून म्हणजे खरंच खूप उत्पन्नही मी तर म्हणेन... लहानपणापासून खरंच... छंद लावले पाहिजे.
हा बरोबर... काही वेळ छंदासाठी दिला की मन एकदम प्रसन्न होते आणि नवीन ऊर्जा पण मिळते आणि पुन्हा काम करण्याची प्रेरणा पण मिळते ना
अगदी बरोबर... म्हणजे खरंच छंदामुळे व्यक्तीमत्त्वाचा विकास होतो आणि जीवन खरंच आनंदी आणि अधिक स्वस्थ बनते... म्हणजे प्रत्येकाने रोज रोज थोडा वेळ आप आपल्या आवडत्या छंदासाठी... नक्कीच काढला पाहिजे.
हा आणि कसं ए... विद्यार्थ्यांच्या जीवनात छंदाचे विशेष महत्त्व आहे ना तर सतत अभ्यास केल्यामुळे पण कंटाळा येऊ शकतो
अगदी बरोबर. खरंच म्हणजे खूप कंटाळताच... आता खरं तसंच झालंय म्हणजे... शंभर टक्क्यामध्ये फक्त पन्नास टक्के लोकं मोबाईल पाहतात, आणि तीस टक्के लोकं कामात एवढे बिजी असतात त्यांच्या छंदा.. म्हण.. छंदामध्ये म्हणजे त्यांना समजतं की छंद हा काय हाये... याच्यामुळे काय होईल
हं... पण तसं बरोबर हे... एक एखादा चांगला छंद जोपासल्यास पण... मन ताजेतवान राहते... त्यामुळे एकाग्रता पण वाढते आणि स्मरणशक्ती पण सुधारते आणि अभ्यास पण चांगला... चांगली प्रगती होते अभ्यासात.
अगदी बरोबर.... म्हणजे खरंच, छंदमुळे खरंच आपण
ने कसं आहे, त्या छंदावर तो करिअर पण सेट करू शकतो आपलं.
बरोबर ना, हो तेच ना, मग छंद त्याच्यामुळे आपण- छंदामध्ये आपण रोज थोडा तरी टाइम दिला पाहिजे. आणि प्रत्येक रोज जर थोडा टाइम दिला ना- तर आपणला ना, त्या छंदामध्ये अजून जास्त आवड निर्माण होईल. आणि आपण खरंच आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो. आपलच करिअर सेट करू शकतो.
अनं त्यामुळे तर, प्रत्येक विद्यार्थ्यांने अभ्यासासोबत किमान एकतरी चांगला छंद जोप- साव.
अगदी बरोबर, म्हणजे मनोरंजासाठी नसुन- तर मानसिक आरोग्य, कौशल्य, विकास, आनंद म्हणजे आनंदी जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
आणि छंदामुळे आपली सर्व- अ.. सर्जनशीलता पण वाढते ना, चित्रकला करण्याची व्यक्ती कल्पनाश- क्ती पण विकसित होते.
हो ना.
हम्म, लेखन, कान करणारी व्यक्ती जी असते ना- ती विचार स्पष्टपणे मांडायला शिकते.
अगदी बरोबर.
हं, चांगली शिकण-
छंद राहील तर आपण आप- अं म्हणजे आपल्यांना कोणताही छंद राहील, आपण काही काम करू शकेल. त्या फील्ड मध्ये जाऊन तर, आपण खरंच आपलं भविष्य- अ विकास करू शकतो.
हं. आणि संगीत शिकणाऱ्या व्यक्तीमध्ये पण, संयम, शिस्त आणि सातत- त्य निर्माण होते ना.
हो, म्हणजे छंद हे केवळ टाइमपास नसून, ते मानवी जीवनाचा एक- अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, कारण हॉबीज- आपलं म्हणजे मानसिक स्वस्थ सुधारते, ताणतणाव खरंच कमी होतो आणि आपल्याला जीवनात- एक नवीन उद्देश मिळतो.
आणि कसं आहे, खेळ आताच्या खेळाचा छंद असलेल्या व्यक्तींमध्ये पण- संगभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगण- गुण विकसित होतात ना, त्यांच्या मधे.
हो म्हणजे वेळेच्या सद म्हणजे, टाइम मॅनेजमेंट जर आपण मोकळ्या वेळेचा योग्य- वापर करण्यासाठी आणि मोबाईलचा अतिरेक्त टाळण्यासाठी, जर छंत जोपासला तर, खरंच फायदेशीर- ते ठरते आणि छंदामुळे सकारात्मक ऊर्जा पण मिळते.
न तर पण छंद हा सर्वात उपयुक्त छंद मानला जातो.
ला हो, खूप छंद आहेत आणि आपण आ आणि एखादी गोष्ट- तर, आवडीने पूर्ण केल्यावर जर मिळणारे जर समाधान आपल्याना भेटते ना, तर- खूप आनंद, आत्मविश्वास वाढ वाढत- तो, आपल्याना अ म्हणजे खूप काही आपल्यामध्ये आवड निर्माण होते.
हा आणि चांगली पुस्तके वाचल्यामुळे पण ज्ञान वाढते, शब्द संपत्ती- समृद्ध होते, विचार करण्याची क्षमता पण विकसित होते. अजून जीवनाकडे पाहण्याच्या पण सकारात्मक दृष्टी कोण तयार हो तो.
अगदी बरोबर म्हणजे खरंच आपण हम् आपण जर तणामुक्ती आणि विश्रांतीस सर्जनशीलता आणि क म्हणजे क- कल्पना शक्ती जर वाढवली तर शारीरिक आणि मान मासिक आरोग्य खरंच सुधारते आणि सामाजिक मध्ये पण आपला म्हणजे आ- छंदाचा जर आवड असला ना आपण पुढे गेलो ना तर आपल्या समाजामध्ये खरंच म्हणजे विकसित आपलं म्हणजे नाम पण रोशन होतं.
एकदम बरोबर कारण कसं काय महान व्यक्तींची चरित्र पण वाचल्याने त्यांच्या कडून प्रेरणा पण मिळते हम्. आणि बाग -बाग हा बाग कामाचा छंद आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जातो. कारण झाडांची काळजी घेताना संयम जबाबदारी आणि पर्यावरणाबद्दल पण प्रेम निर्माण होते ना.
हो म्हणजे आपण नवीन कौशल्य शिकले ना तर खरं कोणताही छंद जर जोपासताना आपण त्या क्षेत्रामधील क्षेत्रातील नवनवीन गोष्टी खरंच शिकायला भेट तर शिकत राहतो यामुळे आपण आपल्या नाण्यात म्हणजे खरंच भर दिला पाहिजे. मोबाईल आणि दिवसभर मोबाईल म जर आपण टाईम स्पेंड केला ना तर आपलं जीवन खरंच खूप म्हणजे विकसित पण होणार नाय आणि खराब पण होईल आपल्या जीवनमध्ये आपण लक्ष पण देणार नाही. तर त्यामुळे आपण कोणाच्याही नांदना लागून आपण आपला स्वतःच्या जर छंदासाठी जर टाइम काढला ना तर आपण खूप पुढे जाऊ शक तो. आपलं जीवन कौशल्य मनि विकसित
त्या छंदवर आपण आपलं करिअर पण सेट करू शकतो ना. आणि तसेच घराभोवती पण हिर वळ झाल्यामुळे वातावरणही सुंदर आणि स्वच्छ राहते ना.
हो यशस्वी व्हायला आपण आपल्याला काही ना काही तर करावेच लागेल.
नाई खेळ हा देखीलील एक ऊत त्कृष्ट छंद आहे कारण नियमित खेळल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. आपल्या शरीराची योगा होते रोग प्र्रतिकार शक्ती वाढते. आणि मानसिक ताणतणाव पण कमी होतो ना याच्यामुळे.
हो म्हणजे वृद्धपकन वृद्धपकाळात किंवा निवृत्तीनंतर जेव्हा वेळ घालवणे ना तर कठीण होते. आणि तेव्हा छंद आपल्या आयुष्यातील एका म्हणजे एकाकी पणा दूर करतात आणि जीवन उद्देशपूर्ण बनवतात. म्हणून आपण आ -आपल्याना विशिष्ट प्रकारच्या ज्या छंद आवडत असेल ना तर तो छंद सुरू करण्याचा म्हणजे आज आपण जर नाई आपल्याला आवडत असेल छंद तर आपण बंद केला असेल लक्ष नाही देत असेल तर आजपासून आजपासून आपण लक्ष द्यायला पाहिजे. छंदा जो छंद आवडतो त्या- त्यामध्ये
हा आणि कस खेळातून शिस्त वेळेचे नियोजन परिश्रम आणि हार जीत स्वीकारण्यांची पणं वृत्ती विकसित होते नां. आणि संगीत आणि नृत्य यांसारखे छंद पणं मनांला आनंद देतात. कारणं गाणें ऐकल्याने किंवा गाणे गाय - गायल्यांने मनं प्रसन्न होतें.
करतं तुम्हीं छंद तुम्हांला जो हॉबीज आवडतं असेल ते तुम्हीं पणं लक्ष देत ठेवा मी पणं ठेवेल खूंप मस्तं चर्चा झाली परतं भेटूया नमस्कांर
हां हां नमस्ते